हा बोला ना
काय चाललंय
काही नाही मस्त मजेत तुम्ही
मस्त मजेत झाले काम
हो काम झाली तुमची
हो माझी पण झाली आता बसले
हा हा हा हम
कुठे गेलेलात की नाही फिरायला
फिरायला नाही इतक्या दिवस नाही गेलो म्हणजे उन्हाळ्यात ऊन खूप होतं ना तर आता चाललय प्लॅनिंग जायचं हम्म हम्म हा स तुम्ही आमचं चाललय महाबळेश्वरला जायचं तसच जेजुरी वगैरे असं एक दोन ठिकाण हम्म तुम्ही सुट्ट्यांमध्ये जाऊन आले
हो सुट्ट्यांमध्ये जाऊन आली आता परत आता पावसाळ्यात काय आता स्पॉर्ट चालूच झाले सगळे धबधबा वगैरे मग तिकडे य आता अजून थोडा म्हणजे चालू ना आता पाऊस अजून जास्त पडायला पाहिजे. मग जायचं पंधरा वीस दिवसाांनी. जास्त पाणी अ धबधबा वगैरे डॅमवर.
हा.
हा म्हणजे आमच्या इकडे जास्त भरपूर ठिकाणी आहे आम. इकडे असं काही गाव आहेत ना जवळ जवळ. तर तिकडे डोंगर हा. तर मग तिकडे जातो सगळ्या मैञिणी एकत्र येतो प्लॅन करतो. कधी जायचं सुट्टी म्हणजे जास्त तर अशी संडे. बुध हा असे जातो रविवार वगैरे बघून. सुट्टी असते ना सगळ्यांना. आणि गर्दी पण असते रविवारी हा मग मस्त वाटत गर्दी असल्यावर.
हम्म हम् हम् ह बाकी काय चाललं. आज काय बनवलंतं नवीन.
हो आज मच्छी जेवायला.
हा हा हा.
आज हो आज बुधवार ना.
हा हा हा.
भाऊ गेलेला. मच्छी पकडायला नदीवर आमच्या इकडे. पाऊस पडला की नदी जास्त पाव सॉरी काय मच्छी जास्त भेटते.
आणि विकता पण का मघ ती तुम्ही.
आ मी नाही बाजारात आम्ही नाही विकत आम्ही कशी अशी शेजारची क म्हणजे सगळ्यांची जात नाही ना आणायला मग घरातल्याना वगैरे मावशीला बहिणींना वगैरे देतो अशी विकत नाही अशीच देतो
हो का हा हा ह
आम्ही विकत वगैरे नाही काही काही लोक आहेत ते विकतात
ना ह हा हा होय
आम्हाला घरातल्या ना वाटूनच संपून जात
हा हम्म आमच्या इथ कस खेड्यावर माझ्या आईकडे म्हणजे कसं त्यांच्याकडे भाजीपाला बरासा घरीच लावला जातो घरीच पिकतो फक्त कडधान्य वगैरे बाजारातून आणलं जातं कारण त्यांची शेती ना तर मग त्यांच्या शेतात द्राक्ष गहू सोयाबीन हे पिकं जास्त पिकले जात आणि मग ते लावले क त्याच्याच साईड ला थोड्या थोड्या भाज्या लावून देता. म त्या सीज सीझन नुसार येत, मग म्हणजे, जसं सीझन असतं तसं लावून देतात ते. आता पाऊस सुरु झाला ना. अ पावसाळ्याच्या दिवसात अ दोडक्याची वेल, गिलक्याची वेल, भोपळ्याची वेल,, डांगराचे काकडी असे वेलांचे ते लावून देत त्याला जास्त जागा पण नाही लागत ना ते कस त्यांच द्राक्षाचे बाग घराजवळच आहे मग ते त्याच्या वेली काढून देतात त्या अशा बागेच्या तारींवर मग ते, हा जागा खाली जमिनीत नाही अडली जात ब असं
हा म्हणजे काही ना काही तरी तुमचं म्हणजे हाय चालू
हा मग हा मग ते, असं कडेकडेच्या झाडांच्या कडेच्या साईडला जी अ बांबू वगैरे उरलेले असतना त्याच्यावर टाकून देतात ते वेल ते- मग घरी बरेचशे भाज्या निघता वाल अशा बरेचशे भाज्या त्यांच्याकडे पिकता घरीच हम्म् हम्म मी लाहान हो ते तिथं मला पण खूप आडायचं लावायला.
हा मस्त लहानपणी म्हणजे तुम्हाला ब आणि म्हणजे विकत पण नको आता बघा ना महागाई किती, विकत नको आणायला सगळं म घरी बनवलेलं खायचं
हा, विकत आणि तसं आहे आणि कसं खेड्यातल्या बायकांना सवय असते ते बी कसं एकिनी बीच पाऊच आणला ना मग सगळी दोन जरी बीया शेजारच्याला दिल्या- तर लगेच त्याच्यावर एवढं मोठं झाड तयार होतं आणि आत्ताच्या बियाना उगुनच जातात चांगल्या मंग ते शेजारी पण आजूबाजूच्यांनी लावलेलं असतं, म्हणजे आपल्याकड नसतं आम्ही ते ते त्यांना देतो किंवा ते आपल्याला देतात त्यांच्याकडे जे पिकलंय ते असं वाटतं एकमेकाला आणि दूध पण त्यांचं घरचच असतं खेड्यात जास्त करून दूध विकत आणत नाही आपल्याला कसं विकतच आणावं लागतं त्यांच्याकडे घरं घरपुरती एक-दोन गायी तरी असतात ठेवलेल्या. आणि आप ल्या इकडे कसं सिटीमध्ये मुलांना असं वेगवेगळा खाऊ तसं त्यांचं इ कडे नाही दूध, तूप असंच खाणं जास्त असतं.
हा.
आपण सकाळी उठल्यावर कसं मुलांना बिस्किट दे, खारी दे.
हा त्यांच्या इथे दूध, दही वगैरे आता माझी बहिण हा मा झी बहिणीला पण दिले तिकडे दिले ना त्यांच्या इथे पण अशे गाय वगैरे आहे मग ती दूध असतो ना मग ती अशी द्यायची तिझी सासू दही बनवायची म्हणजे त्या दुधाचा आणि मग द्यायचे आम्हाला पाठ वून मस्त म्हणजे तो दूध म्हणजे दही आपण जे मी विकत आणून खाते ना आणि त्याच्यात जाम फरक एवढा भारी लागतो ना म्हणजे जास्त साखर पण नाही टाकायला लागत.
हा हा नाही घरच्या ते घरचं असतं ना ओरि जिनल. नाही यांच्याकडे तूप आपल्याकडे तूप बघा गाईचं विकत मिळतं. त्या तुपात आणि घरच्या तुपात खूप फरक असतो म्हणजे घरचे तुप असतं ना ते आपल्या इथे बाजारात पण बघायला नाही मिळत. एवढा फरक असतो हम्म आपण कसं सगळं बनवलेलं खातो ते आणि खेड्यातले कसं सगळं नॅचरल असत त्यांचं बरचसं.
हो.
हम्म हम्म.
तर ते खायला पण मस्त लागत सगळं.
वातावरण पण खूप छान असतं तिथले. पावसळ्यात, उन्हाळ्यात तरी थोडं रखरखीत असतं. ज्यांच्याकडे पाणी आहे विहिरीला तिथे असतं चांगलं. पण नाही येत ज्यांच्याकडे नाही हे तिथं थोडं रखरखीत पण हिवाळ्यात पावसाळ्यात खूप छान वा टत तिथे.
हा हा तेच.
हम्म सगळीकडं झाडं असता आणि माझ्या आईकडे तरं असे आपण कसं आंबे, पेरू चिंच हे सगळे झाडं त्यांनी घराच्या आजूबाजूलाच लावलेलं असता.
हा काय मस्त मग
त्यांना असं बाजारात जाऊन विकत आणाव नाही लागत उलटं त्यांची ते बळजबरी देतात तरी लोक घेत नाही.
कारण प्रत्येकाच्या दारापुढे लावलेल्या असताना ते झाडं. त्याच्यामुळे त्यांना काही नाही वाट टत बुवा असं हम्म हम्म हा हा.
झाड वगैरे आम्ही पण मामाकडे गेली त्या मग असतात आई हाय ना मामाची आई घरी सगळी झाडं लावलीत म्हणजे टॅमॅटो बोला भाजी म्हणजे टॅमॅटो अजून काय ते वांगी मिरची मग ते देते पाठवून आणि आमच्या मामाकडे पोट री पण आहे कोंबड्यांची तर मग ती अंडी दे ते आंबे वगैरें होतांत मंग गेले कां आंबे देते
हो कां हां हां
मस्तं आणि ती गावंटी भाजी देते नां ती मस्तं वाटते खांयला टॅमॅटो वांगी
नाहीं त्यांची चवच वेगळी लागते आपल्या इकडची आणि खेड्यांत पिकलेली नॅचरल त्यांची चवं वेगळीचं लागते हम्मं हम्मं आणि आंता कसं निघालंय नां तरं वातांवरण चेंज झालं आंता पहिले पाऊस कसां सहा जूंनला म्हणजे सहा जूंनला सुरूं व्हायचां आंता पाव म्हणजे सगळेशी वातांवरणच चेंज होऊंन गेले निसर्ग पणं चेयन झाले आंता त्यांच्यामुळे आंता खेड्यांत पणं असं
तेचं हां हां सगळ्यांचे वांदेच झाले शेतकऱ्यांचे वगैरें पणं किती लेट आंता यंदा पणं पाऊस हं
हम्मं आणि त्यांच्यामुळे त्यां भाजीपाला म्हणां कांहीं असं मोठे पिकतं राखं औषध वगैरें त्यांच्यावर पणं रोग जास्तं येतांत मंग त्यांना औषध जास्तं मारावं लागतं त्यांच्यावर हम्मं मंग ते हां त्यांच्यामुळे मंग केमिकल जास्तं होऊंन जातांत आणि त्यांच्यामुळे आंता एवढे आजांर निघाले नां छोट्यां मुलांना पणं खूंप आजांर आंता वयाचं कांहीं हेचं नाहीं राहिलं
तेचं नां म्हणजे आंता बघां लोकं पणं किती हे होतायंत कमी वयांत
हम्मं हां निसर्ग सगळं यांला कारणं निसर्ग आहे बघां निसर्गय चेंज होतं चाललां वातांवरणांत पणं प्रदूंषण वाढतं चाललं नां
लोकं आजांरी पणं पडतायेत नां वातांवरण पूर्ण चेंज आहे कधीं पाऊस कधीं ऊंन कांहीं समजतंच नाहीं
नाहीं कधीं पाऊस यांयला लागतो कधीं ऊंन पडतं हम्मं हम्मं त्यांच्यामुळे शेतीलां पणं असं पूंरक असं वातांवरण नाहीं राहिलं नां पहिल्यांसारखं असं हां म्हणजे तिथूंनच ते आजांर तयांर होतंय बघां असं त्यांना पणं कांहीं शेतकऱ्यांना पणं कांहीं नांव ठेवूंन कारणं ते वातांवरणचे
तेचं नां आणि किती शेती करायची बोलल्यांवर भरंपूर मेहनत आहे.
हो कंष्ट खूंप आहे शेतीमध्यें कंष्ट खूंप आहे कंष्ट खूंप असतं करायचे हम्मं हम्मं
वातांवरणात कधीं गेल्यां आहेतं कां छांन वाटतं
हो हो मस्तं वाटतं आंता आणि आंता बघां पाऊस पाऊस पडलां नां तरं आमच्या इथे सांगू शेतांत बिरडा येतो असं म्हणजे तो माहित आहे भाजीचा बिरडा येतो तो पालतं पालां आणि असां बिरडां असतो बघां असां उगवतो शेतांत पाऊस पडलाय हां तरं कांल गेलेली तरं कांल एवढं म्हणजे शेतांत पाणी जोपर्यंत जमां नाहीं नां तोपर्यंत तो येतं नाहीं आंता उद्यांपर्यंत येईल मंग आंता आम्हीं उद्यां सगळी जातो गावांतली अशी म्हणजे बायकां वगैरें पोरी वगैरे मानतो भाजी तिखटं करुंण म्हणजे उपकतो शेतांत नां आणि मंग घरी आल्यांवर तिला धुवांयची स्वंच्छ आणि भाजी बनवांयची
कुठली भाजी म्हणता त्याला?
काय बोलताय?
भाजी कसली, नाव काय भाजीचं?
अ बिरडा, बिरडा.
बिरडा. हा नाही. आमच्याकडे नाही पिकत, पहिल्यांदाच ऐकते मी. हा
मस्त लागतो. म्हणजे, भरपूर लोकांना आवडत ते खायला.
हो का, कशी शेंगदाणे टाकून करता का?
नाही असंच, आपण कांदा, टोमॅटो. आपण भाजी कशी, पालेभाजी कशी बनवतो. तशी मध्ये
असं हम्म, हम्म, हं
काय बोलला
चालेल चला ताई, छान वाटलं तुमच्याशी बोलून हा, हा, हा चालेल. हम् ह